हॅलो.
हॅलो!
आवाज याला का?
हो आवाज येत आहे.
हो का काही नाही आम्ही बसूनय. तुम्ही काय करत आहे?
हा आम्ही सुद्धा वॉकिंग डिस्टन्स वर चालू आहे. वॉकिंग करत आहे अ आमच्या समोर इथे गाड्या आहे
हम्म आमच्यासमोर एक माणूस बसून आहे एक गाडी आहे एक घर आहे कुलर आहे.
अच्छा सध्या वातावरण खूप ढगाळ आहे पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे मला पण. तुमचं तिकडे कसं आहे वातावरण. पाऊस आहे का मग विजांचा विजांचा. आवाज पण कडकडात असा येत असेल ना तिकडे.
हो येतोय ना.
हो का इकडे पण खांब्यावरती लाईट आहे लावलेली सध्या
आमच इकडची लाइट बंद आहे.
हो का.
हो!
अच्छा अभ्यास वगैरे केलाय का मग तुम्ही आज
जातो.
कुठला अभ्यास केला अस तू.
एम पीएस सी यु पीएस सी.
चालू आहे तूझ अभ्यास ते.
हो.
मॅचची सरलते का मग आज.
नाही.
हा मग काय झालं तुझं आज म्हणजे कसलं कुठला टॉपिक घेतला सरांनी.
हम्म त्याबद्दल नाही सांगू शकत आम्ही तुम्हाला.
त्याबद्दल म्हणजे म्हणजे मराठी घेतला हिंदी इंग्लिश कुठला तरी टॉपिक झाला असेल ना.
हम्म हो झाला ना.
हो का काय झालं मग सर काही बोलले काय? रिव्हजन दिलं होतं का ते येन तुम्हाला?
नाही तसं काही नाही दिलं.
अच्छा!
हम्म
हो उद्या किती वाजता चालू होणार आहे क्लास?
सांगतील आता वेळ अजून वेळ काय फिक्स नाही हो.
मी व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला पाठवणार आहेत का ते मेसेज वगैरे काय?
हो व्हॉट्सअप ग्रुपला पाठवतील मॅसेज.
अच्छा काल ज्या मुली येणार होत्या त्या आल्या होत्या का मग क्लासला आज.
हो आल्या होत्या ना.
ति दीप्ती आली होती का?
हो
अच्छा अच्छा! खूप हुशार मुलगी आहे ती.
हो खूपच तुम्हाला ओळख आहे का तिची,
हो कारण तिचे नोट्स होते माझ्याकडे.
अच्छा!
त्या नोट्स वरन मी लास्ट टाईमला पेपर दिले तर मी झालो होतो पास.
हो का हम्
थोडंफार राहिल होतं म्हणजे फर्स्ट अटे मी क्लिअर केला होता सेक नाट्यमला थोडस राहिलं होतं.
हो का. बर बर तिचे नोट्स वगैरे आम्ही घेत खूप छान.
हो का तुझा भाऊ येत असतो ना. क्लासला
नाही त्याने बंद केले ते क्लासेस.
हो का तर लागली का जॉब मग? अच्छा कुठे आर्मी मध्ये लागला का तो?
नाही पोललीसमध्ये.
पोलीस मध्ये लागला खूप छान कॉँग्रॅच्युलेशन्स.
हम्म धन्यवाद.
अच्छा अच्छा!
तुमचं काय चालू आहे सध्या हो झालं आमचं जेवण तुमचं.
सध्या तर काय नाही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी चालू आहे माझी पण,
हो का मग आता कुठे आहे तुम्ही सध्या?
आता मी आहे इकडेच चंद्रपूर साईडला राहत असतो. हा जास्त करून तिकडे, प्रॅक्टिस करत असतो मी पण,
बर बर ठीक आहे.
हो ना कारण कसं आहे इकडं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम बद्दल खूप, टप चालू आहे सध्या.
हो का मग, बाकी काय चाललंय तुमचं.
बाकीचा सगळा अभ्यास व्यवस्थित चालू आहे.
अच्छा तुम्ही जाता का क्लासेस ला?
हो क्लासेस डेली असतात माझी कारण, कारण क्लासेस नाही केले तर लास्ट टाईम ला मी फेल झालो. यावेेळेस तर कराव लागेल ना क्लासेस. हम्म आणि इथले अ चंद्रपूरचे आंबे खूप छान आहेत.
हो, का आम्ही आल्यावर येऊ खायाला.
हो कारण ते आंब्याचं कसं सीजन आहे ना सध्या
नाही संपलं आता झाला सीझन
नाही तशी सीझन चिकूचा झाला असेल कदाचित
हॅलो
हो, ग इकडे सध्या आंब्याच सुरू झालेला आहे. आणि मोगऱ्यांची फुलं पण खूप छान आहे इकडं झाडांना लागतात आणि इथे बऱ्याच रोढणी सुद्धा मोगऱ्याची झाडंयु खूप लागलेली आहेत
होय का
हम्म तिकडे आहेत का मग मोगऱ्याचे झाडे वगैरे तुमच्या तिकडे
नाही आमच्या इकडे नाही आमच्या इकडे गुलाब जास्त आहे.
अजून काय -काय आहे तुमच्या इकडे झेंडूची झाडे पण आहेत खूप
हो, खूप सारे
ओके अजून काय -काय आहे तुम्हाचाकडे पाण्यासारख म्हणजे आम्ही नेक्स्ट टाइमला इथे एखादी ट्रीप तरी आणू
खूप काय आहे. तुम्ही पाहता -पाहता ते अस सांगू नाही शकताय.
वॉटरफॉल पण आहे भरपूर
हो का आमच्याकडे पण आमच्याकडे पण हो आहे ना
अच्छा आमच्याकडे नागपूरला गेलं तर तिथे महाराजा बाग पण आहे आणि त्या महाराजा बागमध्ये किती जनावर आहेत
हो बघितलेलं. बघितलेलंय. हो पाहिलेला आहे ना
अच्छा कोणते -कोणते प्राणी आहे सध्या मग तिथे.
वाघ, असवल, कोल्हा,. रानगाय, पान मांजर, मोर खूप सारे प्राणी आहेत
अच्छा वाघ, अस्वल अ रानगाय, मोर हे सगळे आहेत का त्याच्यात हम्म अच्छा पण सध्या आता तेवढे नाही राहिले पहिल्यासारखे.
मी तिथं आहेत खूप सारे
आहेत का? हा सध्या आम्ही गेलतो त्या वेेळेस तर तेवढे नव्हते. वाघ वग वाघ वगैरे रानगाय हे होते. परंतु वाघ पण भेटला होता आम्हाला. चित्ता चित्ता तेवढं नाहीय. चित्ता दोनच दिसले होते फक्त.
हो का?
तुम्ही किती वेळेस चित्ता पाहिला?
आम्ही चित्ता खूप वेळेस पाहिला.
हो का?
हो. आमच्या घरचे आले आम्ही फोन ठेवतो आता. हो. झोपण्याचा टायमिंग झाला ना आमच घरचे बोलतात आम्हाला.
ठीक आहे चालेल मग.